हॅलो
साहेब कुठ्ये?
कामावरये.
कामावर?
शेतात.
शेतात आहे? शेतात काय करलाय?
शेतात काय? बागेचा खोडा ते आल्याला.
झालं नाही का? परवा, परवा केलता ना?
नाही अजून. अजून एकाचा राहिलाय प्लॉटचा. दोन प्लॉट आहेत. मग त्याचा एकाचा राहिलाय. एकाचा केलाय. सारखं काढाला लागतो ना? आता पावसाच वात - तर नाही. वाढतोय जास्त. बाकी काए? आणि काय? बरंय?
जॉब सोडला आहे बरं आहे बघा. तुमचं कसं काय?
होय. चाललय बुवा असं. काय करायलाय? गेला नाही जॉबवर ड्युटीवर आज?
हाय. जाऊ गेली की आता एक चार व्हिजिट मारून आलोय.
हा.
येऊन आता जरा बसलोय गॅरेज वर.
हा. गॅरेज मध्येए काय का जॉबला?
गॅरेज मध्ये नाही. गाडीचं काम होतं म्हणून आलोय गॅरेज मध्ये.
हा. मला वाटलं तू जॉबला आहे काय?
नाही नाही. आमच्या ते इथे कशाला लागतोय आम्ही?
होय. तुम्हाला त्यो जॉब परवडत नाही ना?
परवडायचं म्हणणय. परवडायच म्हणणय. आता एक जागी लागलय ते तरि बघाय पाहिजे की पहिला? अ. सगळीकडे जा करायला जरा अवघडए. ते ते.
एक पण सराव होत नाही.
नाही. आपण कुठे फिल्मचा हिरो आहे. सगळे एकदम होणार आहे आपल्याला.
हे पण करायचं. ते पण करायचं. अरे असतात तसले ले लइजण.
करत्यात पण, एवढं होत नसतय रे! शक- क्य नाही ते. कुठ ना कुठतरी चुकतो आपण. कायतरी कराय जाऊन.
पण हे करायचं. एक ते एक करायचं बघा. काय शोधिते? ते नवीन करत्यात तसे आमच्या कॉलेज करत होते. जॉब करत होते. कुठला तर कोर्स एक करायची. असं करायची.
कॉलेज, जॉबचा काही विषय नाही.
हम्.
कोर्सचा काय? त्याचा काही विषय नसतोय. पण जॉबच म्हटलं दोन तीन एकदम करून हे होत नाही.
हम्म. ह ते मेळ खात नाही. सगळंच म इकड- बोंबाबोंब होतिया आणि तिकडे पण बोंबा बोंब होतिया.
हम्म. दोन जॉबस कस करू शकत नाही ना आपण? एक कॉलेज जॉब ते आपल्याकडन पण. जॉब न ते हे होत नाही मॅनेज होत नाही.
करायला तेवढं, हे पाहिजे. टायमिंग पाहिजे. वेळ पाहिजे आपल्याकड आणि.
हम्म. शेती शेती होऊ शकतेया अंदाजे.
हम्म शेतीला काय? शेतीला काय आपल्या याच्यावर असतए. मनाचा मालक असतोय आपण. कधी पण वेळ असतोय. कधी पण रात्री बारा एकला पण जाऊ शकतोय आपण. हा. इथ तसं नसतए त्या फिल्डवर- फिल्ड टाइम आहे तेवढं जायला लागतेच त्याच्यावर.
ते पण आहेच की. फिल्डशिवाय कसं होणार?
शेतीच कसं बर बाबा आज कंटाळा आलाय आजकाल कंटाळा आलाय रेस्ट घ्यायची रेस्ट घ्यायची असं असतय. उद्या करायचं आ दिवसभर करायचंय दिवसभर करायच असं आहे तेिथे कसं रेग्युलर करायला लागते जॉबला त्यामुळे काय एवढं
हो ते पण आहेच की रेग्युलरच पाहिजे ना रेग्युलर असलं तरी पण बरंच आहे की आपल्याला.
रेगुलरला हम्म तेही हायच सोडा.
मग ती माहिती फिल्ड ची माहिती कळतीया. तेची माहिती कळताच परत आपलं एक्सपिरियन्स वाढतोय. नंतर हा नंतर आपल्याला कोणत जॉब लावाय नंतर चांगला असतो ना.
होय एक्सपिरियन्स वर सगळं जॉब आता आहेत बऱ्यापैकी. स्किल्स आणि एक्सपेरिमेंट.
मग आणि काय?
काय नाही जरा अंड व वाडी रिपेयर करायला.
हां
व-वाजाय लागलंय लयच जरा.
चा काय प्रॉब्लेम आहे.
हां
निनादा का प्रॉब्लेम आहे काय?
एकदम नाहीये ते पाठीमाग पाठीमाग पाठीमाग तेल तेल लाईट वाला त्या.
हम् हम् हम्म बदलणार रे काय मग?
कुठ म्हणाले असल असल तर बघुया म्हणाली की असल तर बदलून घ्यायची.
होय आता रोज लागतेय म्हटलं गाडी करायला लागते नाही.
हम्म किरकोळ काम जर जर करून घेतले मी कस होते मोकळे होते ना. डोक्याला ताप द्यावे लागत नाही. कंटिन्यू वापरायला लागते गाडी आपल्याला. त्यामुळे.
कुठं गाडी काय झालं कुठे पावसाचे दिवस आहे.
हम्म ना पाटस पाटवा पेपर वरती. ग गाडी घऊन पडली होती रस्त्यात ना ढकलत जायची पाळी आली. हा पेपर राहिला दहा किलोमीटर गाडी ढकलत जायची पाळी आली.
पेपर राहायला ते राहिला तो.
अ ते बॅकला बॅकला पडला पेपर आता.
बॅप परत होत नाही सोडावेच ना बॅक साठी.
हां
परत होत नाही म्हटलं किती सोडणार आहे बॅक एकदा मनातन हे झालं की
बॅकला नाय आहेत ते एकच पेपर राहिला आता तर बघाल कॉलेजच तरी पण.
हां
अ दोघं तीघ आहेत माझ्या संग आणि बॅकला तेे त्यांचे प्रॅक्टिकल राहिले. माझ प्रॅक्टिकल पेपर राहिले. हा म त्यांच हा त्यांचं प्रॅक्टिकल राहिले माझा प्रॅक्टिकल पेपर राहिलाय.
हो एक्स्टर्नल ला टाकलाय वाटत.
प्रॅक्टिकल राहिलेत ना.
होय
हा एक्सटर्नलचज की
माने
तेवढं सेकंड इयर कम्प्लीट होते माझं.
हम्म हम्म.
फलटरला इकडे सलकारला टाकायचं.
हम्म ताकाय इथल किती येतंय.
एक वर्ष कसत करून डिग्री तर पूर्ण करायची ना.
हम्म डिग्री झाली की मग पुढे दो मासने सगळं भेटते.
प्रमोशन ला देन बरं पडतय.
ह